तर बोला त ना
बडबडाल तो आणि बडबड आली आणि काय आवाज का आहे ना म्हणून बघ कडे झाला
मी पण बोलाल तू असं कसं हा मला कारण आजूबाजूचा आवाज याचा बंद झाला क कळते कॉलकट झाला मग मी गप्प बसल
ह आईगं
काय बोोललालतं सं
मी म्हणाल तो बाप्पाना चप्पल दाखवलो काल काय आज आज वाढत आज चप्ल घेतटलं बोबा पप्पा आधार म्हण किती रुपयाला म्हटले अडीशे गाव म्हण अडीच कुठले इंला घडलं तुला म दोनशे रुपयाला मागच्या का नाही म
हम्म
हो ना ना तीनशे रुपये घेतल्या म्ह हा टीनशन दिल्या म अडीिशन दिला असता म्हून जरा तणडला असत चालला असतो असं ते घ्या म्हणटलं
आता मला पण मगाशी म्हध विचारायती
हा
पैसे किती झाले म्हणजे बॅलन्स मारायला लावले ना त बॅलन्स केलं म्हंजे किती रुपया राहं त्यां कोणतंच नाहीं
हं वीस रुपये राहिले मंग सांग की एक सत्तर ऐंशी रुपये राहिला ते मगं सांग
एवढं कमी आहे पर्वा चारशे तरं यांत्रा आलेलं सांगितलं मं दोनशे कां बलं
टोटलं किती त्यां बघंग टोटल तीनशे वंजा आवर्डर राहिल्यांत मं सोळाशे बिळाे कायं सांगून हो आं तरं गं थांब एक मिनिटं थांब घरां पाशी आलं एक मिनिटं
हं बझंजनस केंस आहे
नेमांना गेलतां ते ठीक आहे रां हो हो आणि कायं काढतोय अे हम्मं हं झालं हं हम्मं हं हं
हं हं
भाई सुद्धां राहतांना शेवटी ते हां मंग म्हणजे चौघास कोणांची गरजं लागतं नाहीं म्हणांयला गं ते उगारण्यांसाठी चांगला आहे हॅलो
हम्मं
हम्मं
हां मंग सांग आंधी आंधी एक पीड सळंत ते आणि आताचं ते असतं जां करूंन सांग तुं त्यांला
सांग की
खरं ते अचांनक विचारं नां म्हणूंन मलां सांगायला कायं सुचलं नाहीं कायं सांगितलं
म्हणायचं बघतो म्हणायचं टोटलं करूंन किती रां
हम्मं कश्याला विचाराला चं म्हटलं की कायं माहित पाहिजे की मलां किती रुपये आहेतं त्यांझ्याड
बंग मं अडग तरं कीर्ती रूपायांत संग मनं
मं अजय तुं यसय तो जयं मीय म्हणतिर
असं आहे कायं असं म्हणांयला मलां माहिदा असं म्हणांय फायनान्शियल कंडिशन असं म्हंणे
आणि माझं घरांत पणं त्यां आंतल्या पर्समध्यें पैसे असतांत कां नाहीं
कायं
डोळे उघडूंन बघत्यांसकडले किती पैसे मोडत्यां हॅलो
हां
घरांत पणं पर्समध्यें पैसे असतांत की नाहीं
हां
ते पणं उघडूंन बघत्यां आणि मोजत्यां किती रुपये असतील
असं कां
असंच तिलांच लटकां म्हणते
एक दिवस असं म्हणतीच काय बघ मम्मीला.
का?
असं म्हणायचं की नाही असं तुला कसं वाटते बघ म्हणजे तुला असं वाटतं तसं तर सांग म्हणतस तू मला सगळ दिसली नाही म्हणायचं म्हणून तुला सासू अशी भेटलं म्हणायच
नाही बा कशाला?
का अह
कसं करतोय म्हणाल मी तुला
अस करतेस म्हणजे काय बी चेक करायचं, सारखं काय ना कायतरी विचारायचं
आता बंद केला सोड असल करायचं नाही तर आधी माझी बॅग सुद्धा चेक करत होते. आता काय काय बोंबलत पडलंय कुठं पडलंय काय माहित नसतं
हम्म.
परवाच विषय झाला अह असं कौतुक ऐका तू माझे तिच्या त्यांच्या तोंडात ना माझं अह रानात मम्मी आणि आत्ती बोलत बसलेली रानात सर संग खेत नवतोय मध्ये दोन तीन दिवस रानात
हा हा.
त्या दिवशी मम्मी आणि सरळ खेळालतो पकडा पकडी आणि मम्मीने आ त्ते बोलत बसले होते आणि म्हणजे आधी दोन वर्ष आधी मिले अशी विचित्र खुळ्यागत वागत होत लई म्हणजे लई नुसतं चिडायचं, वरडायचं, दंगा करायचं, काय ऐकायचं नाय नुसती चिडचिड चिडचिड कर नुसत चिडणार नुसत चिडणार असं करत होत मग तवा म्हणत होती मम्म त्याच्यात लय फरक पडलाय आता आधी कशी चिडचिड करत होती नुसती आता शांत आले लय शांत आले आता
हम्म कवापासन विचारायल नाही का कवापासन असं वाटाल म्हणा
हा या आत्ता या या लय दिवसांच्या आधी पण आपण बोलत होतो तो आपण जरा ती मला असं बोलत होतीस की तुला पण नाटक
व्हय व्हय व्हय तर आता तिने बंद केलेत बोलायचं.
आत्ता आत्ताच बंद केल बोलायच.
हम्म तुझी वागणूक सरळ झाल्यामुळे असं वाटते मला तरी
मला नाही वाटत माझी वागणूक काय सारा काय वागणूक सरळ काय माझं तिचं बोललंच होत नाही ना जास्त.
ते एक झालंच रे ते एक प्लस पॉइंट झाला. खरं बोलणं पण जरा सिंपली साधं किंवा बोललं तर जास्त मोस्ट ऑफ चांगलंच बोलणं, हसत बोलणं हेच आहे नाही आहे का नाही काय
मला नाही वाटत मी असं बोलत कारण असत जरा मी एक गोष्ट दोन तीन वेळा सांगतोय तीन वेळा पण ती ऐकली नाय गेली वरडून बोलतो मी जसं बोलतात तसंच बोलतो
हम्म त्याला मस्ती म्हणतात एका
सपतय की माझं अगं आता मी तिला सांगालो एक गोष्ट व्हय व्हय व्हय काय काय म्हणतेस अशीच करते मवर
अरे त्यांच्या डोक्यात विचार असत्यात, ते माझ बी होती तस. पप्पा मला सतरा अठरा वेळा सांगते एकदा मी मी काय म्हणजे काय अस काय समजलं नाही असं तसं म्हण. फादर तर असलं चिडते की नाही आमचं, हिते फेकून मारू का ते फेकून मारू असं होते.
पण आपण एक फोनच्या नादात असतो म्हणून तस मी तुझ्यास बोलता ती खहीत्री तसं होतंय की माझं.
हम्म
आणि म्हणालती आत्ती पण होय तिच्यात लय फरक पडलाय मला पण जाणवलय ते लय शांत आल्याआधी कारण घरात सगळ्यांना वाटत मी कशी बगत होतो त्या दोन वर्षअध ह बारावीत बारावी पर्यंत आणि यफवायला असूपर्यंत, कशी वागत होतो... लय फरक पडलाय तिज्यात, असं तस ह देवाची कुठलीच गोष्ट करत नव्हतो मी तवा कुठलीच करत नव्हतो.
काय वाच म्हणलं तरी चिडणार, मी वाचत नाही. काय केलंय त्यांना असं तसं बडबड खाय पण बडबड, मग आता असं काही बोलत नाही ना. कधी तर का तर हे झालं देवपूज म्हणजे तर पुूजतय असं. संकष्टी धराला चालू केलोय. मग तेच सांगाले ना, मग करायला चालू केलं ना आता.
का?
काय माहिती, आपआप झालं ते, असं काय ठरवून वगैरे नाही.
हो का..
मग आत्ति म्हणली म्हणजे असं कुठली तरी निगेटिव्ह गोष्टीचा आपल्यावर प्रभाव असला तर ती गोष्ट करण्यापासून ती थांबवत्या ना
हम्म
म्हणजे, काय झालं असल असं नेगेटिव्ह काय तर आणि आपण जर देवाच वगैरे करत असत तर, ते देवाच करण्यापासून आपल्याला ते निेगेटिव्ह एनर्जी थांबवत्या.
असं झालं असेल, आता पण मग मला सांगालती परवा स्वामी समर्थांचं जरा करायला चालू कर.
काय कोण नाही नाही स्वामी बीमरंत काय करायच नाही, मला विचारल्याशिवाय काय नाही वट पहिलाच सांगतो तुला. पारायण बीरायण नाही, का करायच नाही, कायच करू नको, कायच वाचू बिचू नको, वाचू बी नगोस तू काय, वाचू पण नको. तुला काय सांगितलो, वाचू बी नको, नको नको आस्तय मला माहिती आहे. ते हाय मला माहितीय ग. कशाला
मग, खर का का तर चांगलं होणार ह कुळदेव स्वामी समर्थ कोणाचं कुळ दैवत नाहीेये
हा मग गबसा, शांत वाहा, संत होतेते एक प्रकारे. आणि एक दोन गोष्टी चांगल्या सांगून गेले लोकांला, एक दोघांचं चांगलं करून गेले, एवढाच विषय हाय मनात ठेवायचं बाबा कधी तर दिसल्या तर पाया पडायच, एवडं करत बसायच नाही खॉलवर
खर त्यांच केल्यावर रिझल्ट आहे रे, चांगलं होतंय म्हणजे कशासाठी म्हणाल्यात ॲडमिशन साठी आणि तुझ्या जॉब साठी, त्यांच हे कर म्हणाल्यात
कुणाच आहे धोतीबाला सांगा जोतीबा नाही म्हणतोय करून घ्यायला, नाही तुझ ऐकत नाही म्हणतोय.
असं काय आहे कुणावर श्रृद्धा ठेवायचं असेल तर, असं काय आहे तुझं म्हणणं. ते नाही ठेवायचं, नाही करायचं.
हाय ना.
मी नाही ना जोतीबा वर कधी असं श्रद्धा ठेवून एवढं हे केलेले नाही हे ना. किंवा त्याज्यापाशी कुठली गोष्ट असो ना -
स्वामी समर पशी कवा ठेवलस?
मग आता ठेव म्हणालास ना मग चालू जरा जरा हाय ना ऐकल ना कारण केंद्रात-
हा मला माहित आहे ते बायकांचं काय असतय, मला तू शिकवू नको बघितलोय मला सगळं माहित हे. हा तेच पोरींचं काय असेल ते असेल मला माहिती ते बाई गप बस. चांभार माहार बी चालू कराय लागले ते स्वामी समथ समर्थ स्वामी समर्थ. कसं असते तिनी जी ग्रंथ नाही तर काय तर पारयण बिरायण म्हणा किंवा दुसरं काहीतरी जे वाचन बिचन असते ते. करतेते का नाय पॉझिटिव्हिटी येते किंवा हे ते. चांगली थिंकिंग दुसऱ्याबद्दल चांगलं विचार हे आलं क नाही हे माणुसकीच ते सहा गुण नसत्यात काय? त्यात गुणातले ऍक्टिव्ह काय तर होत, याव तेव असं तसं ते सगळं ते हाय ते शास्त्र हाय. मग असूदे की, मग दुसऱ्या देवाचं मग कशाला कराय एक्स्ट्रा चा काय तर करायला लागलंय.
एक्स्ट्रा चं कुठं काय, मग कायम करायचं ना अशा आर्ध ठेवायचे तर कशाला ठेवायच. हे काय मध्ये.
ते वाचणार हे होणार.
वाचायचं नाहीच ना वाचायचं नाही हे. तो फक्त एक गायत्री मंत्र आहे कुठला तर, तो फक्त ऐकायवला सांगितलाय.
हम्
वाचत बीचत मी वाचत नाही, तुला पण माहित हाय. कारण आता अ अ काकाच ऑपरेशन झाल्या पासण अ आ ती त्यांच करत होती, म्हणजे आधीपासूनच मानता सोडती त्यांना. ऑपरेशन झाल्यावर तिने लय केलं हा ता आता बरं होणार नाही ना काका.
हम
ह म्हणून बाकीे कोणासाठी नाही, एक पहिली गोष्ट आपल्यासाठी दुसरी गोष्ट माझ्या कर जॉब साठी. ह्या दोन गोष्टी साठी.
हम् कळालं.
मी तरी कधी केलय कुठल्या देवाचा करणार हाय असं म्हणलं अस ऐकलंय हाय कधी माझ्या तोंडून.
मुकला. कसं वाटतं बघ मुक्यान एस्री कर माझं नाय हे ना.
ताय.
होय.
एक वेळ मी करिअर पण माझ्या ह्याच्यावर अ स्वतःच्या स्किलवर मिळू शकेल. तर मला आपल्या गोष्टीत कुणाचा तरी पाठिंबा कुठल्यातरी देवाचा पाठिंबा पाहिजे.
घे की देवीचा पाठिंबा मग स्री शक्तीचा घे. शेवटी ह बघ त्या माणसान म्हणजे जिन स्वामी समर्थ बी आदिशक्तीच रूप घेतलेलं. शेवटी स्त्री शक्तीलाच मान दिलाय, मग तू स्त्रीच आहे मग स्त्री शक्तीला मान दे. आ, तुमची कुळदेवी कोण आहे?
अ
कुळदेवी कोण आहे? हा तीला पूज. आठवण काढ सारखं. हम् हा.